हा बोला कि
तुम्हाला कसं काय नाव पडतय हो?
काय मग तुमचं कसं झालंय तसं झालंय
झालंय का? हा हा काय चाललंय?
काना भांडी घेतली बघा पाऊस झालाय तिकडं
पाऊस इकडे गावाकड होता काय माहीत मी इकडे कोल्हापूरला गेलेलो तिकडे जरास
हा ह आमच्या झालंय बघा दुपारी भरपूर म्हणजे मीडियम पडलाय आणि आत्ता जरा बारीक चीड चीड चालूच हाय.
होय, पाऊस जरा आधी मधी पडायला पाहिजे उन्हाच लय प्रमाण वाढलय उष्माघात व्हायलय त्याच्यामुळ
होय होय कसल झालत, मग ते फराळ केल आणि झोपलोच बघा.
हा हा संकष्टी
मी पण सकाळी जरा खिचडी पूजान केलेली ते जरा खाऊन गेल प्रवास आधीच सोसत नाही त्या ते ग ह्याच काय सोसतच नाही खिचडीच. मिटिंग आज वेळ लय भरपूर वेळ झाला आओ हा ते कनी दोन तारखेला मिीटिंग असते. जर महिन्याची ते पाच तारेखेवर ढकलेली मग पाच ह्या दुसऱ्या महिन्याच काम करताय करू वाटत नाही नाही कंटाळ येतोय. म आज तीन तारखेला एक असत्या त्या तीन तारखेला गेलेलो तेन गर्दी भरपूर तेज्यामुळ वेळ लय झाला आओ.
हा हा
हम्म, काय चालय मग पोरगं
पोरग झोपलंय बघा अजून, झोपल होत अजून पण हेेनी उठवल्यावर उठल.
आता मग भांडी ते आवरून म स्वयंपाक?
होय ते मसूरा शिजाय घालायचंय.
हा
अक्का मसूर, म कणिक तेन मळायची.
हा, संकष्टीला काय वेगळ करतायसा म
हा म्हणजे आता आमरस आता आंबा हायत अजून म आमरस करायच जर हायला बासुंदी असत्या. बासुंदी कवा तर पनीर अका मसूर किंवा सोयाबीनच चपाती संघ खायला संध्याकाळच असलच पाहिजे ना दिवसभर उपाशी अस
होय होय.. अन चंद्रोदय असतोय आधी वेळान
कितीलाय काय माहीत आता.
हम्म
आणि आमच्या इथं थोडं अंतरावर एक मंदिर आहे ना. अ गणपतीचं! मग तिथच आरती करून जेवण पण अस ते हा ते आमच्या सासुबाईनी जाऊया म्हणल्यात, आता कोण कोण जातया? होतय का करायला लागतेय.
हा हा
आणि पावस येत असला आह कसं जायाच, त्यांचे काय फोर व्हीलर हाय.
अंदाजाने पैसे परत आणून घेतलो पोर. हो हो, ते भांडंत्यात त्याच्यामुळ तेला आणलं घरा तिकड ते पैसे पैशे मागायला लागल, आता घरात असल्या वर मला पैसे दे म्हणतोय
हा हा. पोर तशीच की.
होय होय दुकान काय सांगता येत नाही, आणि घरात असले तर पण त्यांना गोड लागत नाही चांगलं, होय होय. स्वयंपाकाला काय अजून सुरुवात नसल म.
काय ते?
स्वयपाक आता भांडी घासून ते आवरायचं.
नाही, आता मसुरात ते ज रायले. ट्रिकलच बास झालत मामांनी दुरुस्त केल, आता मसुरा घालतो शिजायला कस नसत पण पाण्यातच घालताय ना शिजायला.
होय. पाण्यातच की, नाही नाही नाही नाही, मसुरा मव ना शिजवून नंतर मग कांदा घालून तेन फोडणी टाकायचं, उसळ हा
हा हा.
तुम्ही
हा तसच की!
हा हा ते लई गिर पण चांगलं लागत नाही आहो, होय.
टोमॅटो नाही आता मग
आमच्या गाव टोमॅटो आम्हाला लई आवडते, कारण आमच्या सासऱ्यांना ते तर आपल्याला आवडत नाही. का ते भाजीत घातलेले त्यांना आंबट किती जर धुऊन घातलं त्याचा तर जरा आंबट पुन्हा लागणारचेत. तर हे होइत नाही अहो त्यांना, आन् ते आमच्या घरात नाही घालत्यात. आहो आम्हाला आवडतं तर ते करत नाही ह्यांच्या प्रमाणच ते खाइत नाहीत म्हटल्यावर म आपल्या ना ह ते तर लांबचं डाळीत टोमॅटो धुवून किती विषर भाजतय तरी ते वरडत्या.
हा हा.
आंबट लागतय म्हणत्यात, त्याच्याहून जरा आंबट ना असणारच.
होय होय, ती चव पण येत नाही आता कुठ कुठल्या पण घरा बघा तुम्ही.
होय-होय, आमच्या मम्मीच्याच होय, कांदा टोमॅटोची वेगळीच सगळ्यात
हा.
त्याच्यामुळं, दहा मिनिटाचा कॉल आहे. काय यो, दहा-दहा मिनीटाचं का? हा हा तीच तीस करायचं होतो?
हा.
सासूबाई तेन
हाईत की या लाईट गेली बघ. का, घालायचं म्हणलं शिक, बईला गेले, मुसरत काढला प्लेट मध्ये, त वर गेले
हा हा.
लाईटीचा आमच्या इथं काही विश्वास नाही आहो. कधी पण येत्या कधी पण जात
लाईट नसलं की खुळ्यागत होतय बाई घरात हम्म आमच्या फोटा गेल्या माझ्या मोबाईल म चार्जिंग नाही नवं दिवसभर अस ते ऑनलाईन सगळं बघतात नाही चेकिंग करत सकाळी घेत ते कर जात आपल्या फास्ट चार्जिंग उतरतो याव हा हा
तुम्ही ना ते पॉवर सेविंग मोड असते ना त्या टाकायचं हा म्हणजे चार्जिंग लय फास्ट होत त नाही
हा हा
ती युट्यूब ला असते की व्हिडिओ जरा बघा की युट्यूबला
युट्यूब असे तुला
फास्ट उतरत असेल तर काय करायचं
हा हा
मिस्टर मग
हायेत बघा तेच आता उठवले तर आईस्क्रीम खाल्लो सगळे जाना भांडी घेतली मग त्यानी तर झोपले होते त्यांना म्हटलं मी कॉल
ते फ्रिज मध्ये घट्ट झालेलं
हा झालत ते
हा हा
ते आत्ता खाल्लो शाबू दुपारी खाल्ला होता तरी पण दोन वाजल होत सगळे येऊन मग दुपारीच केलता ता सकाळी शाळेला गेलतो सकाळी केलता तेवढाच थोडा केलता आता गरम गरम दुपारी करायचं म्हणून आमच्यात कस सगळ आल्या शे
नाही होय ते चांगलं सगळे एकत्र बसून ठेवलं ते एक एकट मला पण नाही आवडत.
आणि सगळ्यांचे आमच्या संकष्ट असत्या होय आमच्या पिल्याचं नसल.
हो सगळ्यांचअसत्या म मग सकाळी जवना टेन्शन नसल मग आज
काहीच नाही
हो
शाबू तेच दादा डब्याला आज तिनं करून दिलत म आल्यावर शाळेतन परत हिकडं तिकड करून दोन वाजता केलो हेनी यायच्या आधी केलो तवर पाऊस चालू झाला पावसा सगळ पाऊस जरा कमी झालावर हेनी आले ताट घेऊन बस
हा हा
खाल्लय ते झोपलोय बघा जाग नाही आणि काय नाही फॅन लाऊन
ह ह ह निवांत
ऊन असल्यावर झोप लागते का एवढाचा उन्हाळा होता उन्हाळ्यात झोपलो नव्हतो.
हम
आगं गार झोप लागली ती दही ताक खाल्ल्यामूळ
हा
असू दे ग विश्रांती पाहिजे माणसाला
हम्म
शरीराला विश्रांती पाहिजे. ते आम्हाला नाही आ ओ दुपारच झोपाय मिळत. माणस विश्रांती असली की बरं पडतेय ते, शरीर म्ह ते ते आजारी पडणं म्हणजे हे होय त्या अ नाही एकात कर की, म म अस घातलेल ते तिघांचं एकच आय ते, हम्म चार करतो मग, चार कर हॅलो
हा बोला की
तिला काय दवाखान्यातन फोन याय लागलाय वाटत तेज्यामुळ ते गडबड कराय , जेवणाला मी बी आता आलोय.
कुणाचा फोन या लागलाय?
च काय स्नो ग्रापी करून आल्यात, तिज त काय ह्य मॅडमांन दवखन्यातन फोन याय लागलाय न्हव.
हा हा.
ते काय कसलं आजच्या आज इंजेक्शन घ्याय पाहिजे म्हणाल् लगल्यात. ते जात ते बहुजी आल्यावर जा म
आणि काय हेच काय म्हंटलं.
नाई ते कोल्हापूरासन सोनोग्रापी करून आणली, आता हळदी म्हणून गाव हाय, तिथं ते जवळ हाय हितन मग गाडीवरन भ दी दीर आलेत की जाईल जाऊन इंजेक्शन घेऊन जवळ आय. ते काय लांब नई, हा
तुमच्या धारा तेन झाल्या?
धारातेन काढल्या सासूबाईंनी मी नव्हतो, आता नाई आता हे जरा दुधाचं तेन काम दुध तेन मोसाय लाग- माझ्या कामाचा तेज्यामुळं आता सासूबाई अस दुदाकडं तेन म्हणजे कामाच आवरलं की मी असतोय.
हा हा. नाय काय पण म्हणा, बाहेरच एखाद व्यवसाय काय तर असल तर कधी हितल लागत नाय.
लागत नाही ती वाडतेय खर आओ आणि हाल हुतंय लई ते वाटतय भैर खरं वडातान होय.
हिकडं आर्ध जीव आन तिक
तिकड अर्धा जीव व्हयच की होय. एक ते पाच कॉल केल्याशिवट सबमिट हुईत नई अस आणि काय हाय होय हेज
होय होय. एक कॉल झाल्यावर तुम्हाला कळल आता
खरं आता एक सारखंच त्याचं माणसाला पाच म्हणजे तो माणूस चार नंतरन आणि एक बोललीस तरी पण चाल हा किती करायचत मग कराय चालत्यात एका माणसाला कॉल? पाचच
पाचच की हा
हा ह झालंय बघा थांबा की
बर
पुझे इकडे तडे